हॅलो.
हॅलो ह हा. कोण हो गेले.
हम्म.
आम्ही म्हणजे इथ रस्त्यावरच बसलेलो होतो ना.
हो का ह ह. रस्त्यामध्येच भेटून गेले का.
त्यामध्येच भेटून गेले.
हम्म.
गेले ते.
अे जवळचे होते का असे असंच ओळखीचे होते.
ओळ खिसे होठे.
हम्म.
हो. म्हणजे रस्त्यावरच येते मग ते. काही नाही आता म्हणजे आता काही. तेच ना शेतामध्येच आहे आम्ही. ते नेंदले करून बघतोय कसं नेंदलं जातय म्हणून शतामध्येध्ये. तुम्ही.
हॅलो.
हा.
हम्म काही नाही फोन येत होता.
हो पुणी येत.
ह. ह
आणि मम्मी कुठे राहतात?
मम्मी तरच ये ना घरीचे.
घरीच आहे का?
हां हां आज रविवार सुट्टी चा दिवस आराम करताय
आराम करतायका मग सोबत तुम्ही कोण कोणए
दादा ए वहिनी ए. त्यांच्यामु
हो का हो किती मुलं आहे दादांचे.
दोन मुले एक मुलगा एक मुलगी.
हा शाळेत जात असेल ना?
हा दोघं शाळेत जाताना. एक दुसरी ला आहे एक सिनियर के जी ला आहे.
हा.
हं गोड साकरीवाल्याला फोन कर रे माझा पर्सनलै मम्मी झोपती मम्मी आज सुट्टी भेटलेली ना,, तर तो कोदायली. हं हं
मम्मीची क कशास सुट्टी.
आज रविवारेना म्हणून. ते पण असं ते माहामडला. महामंडळ मध्ये कामालाय ना. ती पण.
हां असं. म्हणजे काय काम करतात. तिथं त्या.
काय नाही निस्त असं शिपाई म्हणून. निस्त जे काम भेटलं ते.
अस हो.
हम्म. काय जास्त करून काही एवढं काम नसतं. ब बसायचं. आणि त्यांनी सांगितलं ही फईल आना. ती फाईल आना. किंवा मग किंवा मग त्यांच्या बँकेमध्ये भरना करायला जावं लागत. ते भरना करून यायचं.
हो हो.
हम्म.
असं का? मंग चांगलंय ना. काये
तेच ना. घरी राहण्यापेक्षा
हां मग. घरी राहण्यापेक्षा चांगलंय ना. तेवढं तरी आहे तीला करायला.
अजून मग, तुमचे मिस्टर काय काम करतात?
काही शेतामध्येच ना. सगळे शेतातलंच काम करतय.
हम्म. आणि असं बाहेरचं नाही का करत म?
काही नाही बाहेरच. श म्हणजे कमी शिकलेले ना ते. नववी पर्यंत.
नाही, असं कसं. कोणी कोणी असं गाडीवर जात. कोणी दुकानामध्ये जातो. असं ओ. तस.
काही नाही. गाडी त येतचं नाही त्यांना. चालवता.
हम्म. नाही. कोणी बी अस म. कोणी बी अस त्या गाडीत. ते सामान उतरव द्या. उतरवायला. चढवायला. असं जातं ना म्हणून.
असं नाही तसं काही नाही ना.
हम्म हम्म. अण तुमचे मुलं.
मुलं शाळते. एक अमर अमलनेरला आहे. एक इथस गावामध्येच आहे. ते मराठी शाळेमध्ये.
अमळनेरला काही गव्हर्मेंट शाळेमध्ये का? काही दुसरंस.
ह, आर्मी. आर्मी स्कूल हो आर्मी मध्ये. हो.
चांगलयं चांगलयं.
आता सातवीमध्ये.
हम्म.
हम्म. एक पाचवीलाय लहान.
त्याचा बी असा, सरकारी फॉर्म भरावा लागतो का?
हो सरकारीस. हं पैसे. हो. तेव्हा नंबर लागतो. पैसे भरून. ह पैसे भरून
हो का? त्या वर्षात राहतात ना. म्हणे चांगले दायक हाजार.
हो वर्षाचेच आहेत. म्हणजें एकत्र तरी हो एकत. ्र बरले तरी चालतात पण काही थोडं थोडं म्हणजे असं. सुट्ट्यांमध्येध्ये आले ना तेव्हा देतो मग असं पाच हजार सहा हजार असं.
हा काय काय हापते न सरदे येतता ना.
हो हप्त्यानुसार हो असं एकत्र नसतात ना पैसे द्यायला पण
मे बी इकडं सैनिकी शाळेमध्येध्ये जाते ना तिथं पण मुलांचं आहे ना दहा हजार वर्ष आहे. वर्षाचे पैसे
असस
मग बाकीचे असे खट्टे देऊन देता बाकीचे मग हप्त्यानुसार देत. दोन किंवा तीन हप्ते राहता मग त्यांचे
हो तस.
काय नाही पूर्ण हा पूर्ण दिवस इकड तर पूर्ण दिवसभराची शाळा असते सकाळी कायतरी घेतात ते
हम
हम् सकाळी आठ वाजेपर्यंत घता मुलांना सात सात स वाज्यापासून आठ वाजेपर्यंत काहीतरी असं होमवर्क सारखं बसवत ते मग नंतर हा मग नंतर लगेच जेवणा म्हणजे नाशत्याची बेल होते तेवढ नाशता कोरोना आले का मग नंतर परत त शाळेची बेल होते शाळा मग दहा वाजेला चालू होते. दहा वाजेला चालू झाले. हा दहा वाजेला चालू झाली का दोन बॅच राहता एक पाचवी ते आठवी पर्यंत आणि एके तर नववी ते बारावी पर्यंत मग ती पहिली बॅच असताना त्यांची साडेबारा ला सुट्टी होते.
हो
आणि दुसरी बॅच असते मग त्यांची एक वाजेला सुट्टी होते. मग एक सुट्टी झाली का मग चांगलं एक दीड तास त्यांना सुट्टी असते. मग त्या हत्याच्या नंतर तीन वाजेला शाळा भरते. तीन वाज्याला शाळाा भरली का मग डायरेक्ट पाच वाजेला सुटते ती.
मग चांगलं आहे ना काहीच.
हम् म काय ते तिथंच राहता तिथंच शिकता म्हणून मग जास्त करून त्यांना ते शिकण्याच म्हणजे वर्गामध्येच जास्त लक्ष देत. तिथं हॉस्टेलमध्येध्ये कसं जास्त मस्ती करताना म्हणून मग. त्यापेक्षा वर्गामध्ये बसवलेलं चांगलं वर्गामध्ये तरी शांत बसतं.
हो. वर्गामध्ये शांत बसतात. आपु होशोल या माझ पण खूप आगगा मुलगा आहे. ऐकत नाही पहिलं इथं सांसरीला होता. आश्रम शाळेमध्ये. तर पडून यायच म्हणून तिकड ठेवून दिलंय त्याला एक तच येऊन जायच. त घरी हो म्हणून काही तिकडच ठेवून देईल. हो एक तच येऊन जायचं पाय पायीस. पाय पाय येऊन जायच.
आणि किती किलोमीटर आहे.
म्हणजे. असं काही. अंदाज येत. पण नाही जास्त आहे.
हा. सात
हो. हो. पंधरा कसेल.
हा बै ग. पंधरा किलोमीटर चालत येऊन जायचा.
हो. येऊन जायचं. मित्रासोबत म्हणून काय दुरस ठेवून दिलं. मग जंजटच नाही. आता
नाही बाई आजकाल तर आम्हाला ते एक किलोमीटर बी चाललं ना तरी कसच होत.
ते येऊन लागता ग मुलांन सोबत म्हनून
हा मुलांचं काही नाही मुलं काही त्यांच्यात आता ताकद आहे. म्हणून ते फितता, खेडतात.
आणि नंतर त्यांचं वय झालं का मग तेव्हा मग ये दुखतंय, ते दुखत
तस करत बसणार ते. आता काय नाही ते पडणारच.
हा ह. काय आणि काय मग? अजून काय नाही ना.
काय
बोला ना तुम्ही.
काय नाही. उद्या मग काय काम लावलंय का तुम्हाला? हा ते तिकडं साहेब येणार आहेत ना?
हो. तेवीस तारखेला येणार साहेब.
हम्म. उद्या म बावीस तारीख ये ना? नाही-नाही. उद्या वीस तारीख उद्या विस तारीख आ. हम. उद्या काय काम आहे का?
उद्या च का? काइ नाई ते डाटा पूर्ण ते डाटा भरणार. तेवीस तारखेपर्यंत पूर्ण करावं लागेल ना ते पण
हम्म.
हो. ते म्हणजे अ बघणारे म्हण ते डाटा
आजकाल तर कोणचं पण काम बघा ऑनलाईन बी करावं लागतं आणि असं पण भरावं लागत.
हा हा वही मध्ये पण ऑनलाईन पण परावं लागत. म्हणजे हो. डबल डबल कंटाडा येऊन लागतो पण काय करावं-करावं तर लागणार आहे ना दुसरं काम नाही आहे करायला
दुसरं काम नाहीे बरोबर आहे. जे काम भेटलं तेच
हो तेच करू मोकडं व्हायचं मग
हम्.
चालेल मग अजून मला फोन येतोय ह.
हो हो.